हॅलो
हा बोलो लागला गं, काय झालं म टास्कमध्ये काय म्हणायचं त्याला अधिक अधिक कार्य मिळवण्यासाठी इथे क्लिक करा म्हटलो, त्याज्यावर क्लि मग ते वेगळे मला पाच आले आत्ता नवीन, त्या आधीचे जे वीस आहेत त्याला काही होईना बाई.
नाही गं ते एकातच येते पण तीस का करायचेत बत्तीस
होयं.
व्हय
अ सुश
आणि ते पूर्णचं नाहीये आहे तिला घेऊन ठेव म्हणाव तिज्यासंग बोलाय येतंय लावून लावून
तेचं की थांब तिला सांगूयात थांब जरा. मला मायाबरोबर चार चार तास बोलतिया, ह्याच्यात म ह्याच्यात बोलाय ज त्या वाटणीचं अहं
व्हय व्हय, मी पणं आता तसचं केलंय. मी पण मामाच या फोनमध्ये घेतलं का कार्याचा ॲप आणि प्रोफाईल टास्क कम्प्लिट केलयं आणि त्यालाच लावून ठेवतयं, काय बोलतं नई. फक्त मोबाईलला अहं ठेव नाही रेकॉर्ड बिकॉर्ड काय होत नाही.
आपला आवाज मग
आवाज मी घरात बोलते किलबली करतील जातंयच कि बाई ऐकू त्यात
हं
काय नको? आणि त्या म मग वर्क इन प्रोसेस अप आताशी माझा एक झालाय.
ते खरं हिरव कुटं होतय, आता सबमिट केलीस की नाही. ते लालच होते लालचं पट्टी. चे
ते एकदम सगळे मिळणार वाटतं. व्हयं कायं?
पैसे दिले नाही तरी लोकांना कस कळतं.
आणि तू ते बँकेचं तेन भरलीस सगळं मग ते यु पी आय चं ते आयडी.
त्यावरचं भरलेला आहे की मग पैशे कसं
ते नव्हं आता मी नवीन केलेलो आहे गं. हं
हां हां बोल सांगतो गेलावरती मग हां हां ऐक की फोन आलाय ठेवू जरा
अगं दोन मिनिटं झाल्यात, दोन मिनटं झाल्यात फक्त ए थांब ए, पाच मिनटं होऊ देत. थांब जरा पाच मिनटं झाल्यावर कर बंद कर.
हम्म
आताशी दोन त्रेचाळीस- आणि वैष्णवीचं नाही आहे का
हाय गेली गं
लावलेलीस
लावल्यालो एकदा काय दोनदा लावल्यालो
हां सृष्टीला घ्यायला लावूया थांब तिला सायलीचं सायली क्लास मध्ये आहे वाटतं गात आत्ता लावलेलं ओ कन्नड. परत फोन आलाय बघं आजवर आमचं आयुष्य बदलत म्हणे
दोन मिनिट कायं? कुणाला पाहिजे दिला का फोन?
काॅल यालाय
हा. तिनं मी तिच्या्सोबत पाच मिनटं बोललो, त्या अंजली सोबत.
हूं सोडत नाहीत खर अगोदर ते दुसऱ्यांदा आल बग तेव्हा तर कनी मी दोन तीन एक मी ट असच बोललेलो.
अगं ते रेकॉर्ड होतय ग खुळ्यानो जरा जास्त
नाही रेकॉर्ड होत, फक्त सेकंद पडतात.
हम्म मग ते दिसतय ते आणि काय ते मी वाचल माहितीय काय, दहा मिनिटाच्या वरती प्रत्येकी ऐंशी रुपये म्हंटलय ते. व्हय म आणि परत कमी होतय बघ आपलं सेकंद पाच पाच
काय म्हायती. बगुया की काय हुतय. हम्म तुमाला पण हाय सुचत नाही काय झालं. आता बोलो राम
डि के टी च झालं अस फो डि के टी चा फोन वगैरे आला तर सांग बई.
त्येंचा कशाला फोन येतोय?
आ म्हणजे तू मग तुला कसं कळणार? ते चालू कसं झालंय ते. ये.
मेसेज टाकतो बग ग्रुप ला ऍड नाहीस? डीकेटीच्या ग्रुपला ॲड हो.
व्हय काय? किती जण आल्यात ग तरी?
ग्रुपला
हां
आहेत बऱ्या
होय. मला ते मग कोणाकन घेतलीयास नंबर ते कोणाला पाठवायला लागतोय काय?
सांगितलं लांब हाय.
व्हय.
गाडे मॅडमांना सांगीतलय मी.
व्हॉट्स ॲपवर
तो ब
हा हा मग तू नंबर शेअर कुठ केल तीस व्हॉट्सअपवर?
तोंडी सांगितलेलं लिह
हम्म.
काय नव्हच. तिला आणि सांगून यायला पाहिजे का व्हॉट्सॲप वर टाक. तुझं तु जा चालतय. मला काय तिथं अजून असच कंपल्सरी घ्यायचंच असं ठरलं नाही ए सोड.
म कुठ घेणार हाईस?
मला कळ ना काय करू मी? जी हा. बघूया आता कुठं काय होतय? आणि तरी कधीपर्यंत?
काल मेसेज टाकलाय की अजून काय चालू झालं नाही
डॉक्युमेंट्स? म्हणजे आपल्याला हेच ना जातीच वगैरे
हम्म हम कभी का एवढच कस हा हा चालतय ठेवू बाळा हा ठेव ठेव बाळा ते